थांब काय असल दोन मिनटं थांब हम्म ह
बाय ह बिझनेसच स्पेलिंग सांगरे बिझनेस च स्पेलिंग सांग
कायम
बी यूडब्ल्यूएस. अय बिजनेस.
मला येत नाही आटोल बघ.
मग काय. ्
हॅलो. हॅलो. हॅलो काहीतरी बोला तरी. हा. ओ शाबजी. ओ शाबजी. ओ ऋतिक शाबजी. भतिक शाबजी.
सोम्या.
काय काय.
हॅलो.
काय कमवा
मी.
अ.
सकाळी नाष्ट्त्याला केलेलं खिचडी आहे बघ.
आणि आता शेंगण्याची आमटी घातलीया.
हा.
आमट केली ती घालून
हा तो. प्रोटीन प्रोटीन
हेवी प्रोटीन.
काय बबर घे. दोन मिनिटं थांब काय.
अरे भाई बोलो. अरे भाई तुझं ते टास्क आलं का नाही.
दोन मिनिट थांब.
हॅलो हॅलो
दर मिनटं दन मिनट
मीू पलू
हॅलो
अहहा शो अरे सोम्या बोल हॅलो
दोन मिनट दोन मिनट
काह दोन मिनट लग रहो वे मप नाहीसाया अ जाने कहा शरमा गए
कच
हॅलो
तस
हॅलो
हॅलो
छड हॅलो
काय रे एरे दलाल
बोल
हो दलाल
अरे डल्ल्या बोल
कायब का दोष
काय नाही ते पन्हाळ्याचं कवा असतंय ना पाऊण कि
बड
सवे कत रवा किचार तुला
हो ग क्या
अरे आयग तुम्ही तो पूछ रह हुँ
ह अरे अगले महिने असतय
तारीख
हा तारीख पे तारीख
तारीख बता र तरे अरे हमरा प्लनिंग होताय अ रे अपॉइंटमेंट निकलना पडताय अ रे
रुखतो रे तारीख देख सहा सात आठ च्या दरम्यान चंतरम्यान
पात तर नेवा.
न्हाय नाय.
अरे आमच्या, पाहुण्यांच नाही र तव्हा जेवायला मोठ्यात करणार
ये
चल लागते अ, जायला ते अ
आत्ता एक ते अं न
काल का आज का लागते का लागते.
हॊ ओ अ चं ह्म म अ अ अह अ
काह वाडे
का हआ शवरे मिलीबिली शाली की
येणार की भावा येऊ काय
आ
घेऊ काय
ही की भार्या आहे ऑनलाईन घेऊया आपण असते की म्हणजे काय
ये डाऊनलोड टाकत
माझ डाउनलोड आहे तू घे ज त
हे आधीहीेळय मी ती गेम ह स्पेलिंग सांग रे.
विनी विलेक्यान विनत ती काढल्यात काय काय जुनीच आहे. हॅलो,
हॅलो,
हॅलो?
हॅलो.
हम् एल
अरेरे ही पन्नास एमबीची आहे?
जायला एक क्लासिक-क्लासिक- के क्लासिक. क्लासिक ये क्लासिक.
मिनिमिलिक्शा क्लासिक
हा,
हा,
हे घे
क्लासिक डी टू, डी ए टू
हडीडी ट डी ना डी टू नको त नको क्लासिक घ
डी ए टू एम एम सी
कानप येनप क्लासिक गे क्लासिक
अरे तेच की मी न मिलकची या
ते
क्लासिक डी ए टू एम एम सी
हा हा हा हा हा
हे येत काय
आा ुमचं म्हणं
यात मल्टीप्लेअर कुठलेली ना नाही गेड
सिंगल प्लेअरच लिले आप हे सुम्या कुठली घेऊ
शधू
हॅलो?
काय?
कुठली घेऊ? अरे नली, ते लाल हाय तेच काय कडनं?